हां बरायस काय?
हॅलो
हा बरायस काय? हा तू
हॅलो
हा आवाज येतोय हाय हाय
हा काय करल्यास
काय नाय आता बाजारला जाणार हाय.
होय एवढा वेळानं
होय जरा वेळानी गेल की स्वस्त असतय नी.
हा हे भाजीपाला आणायला चालाय होय.
होय भाजी आणायला चालली भाज्या सगळ्या
ता रात्रीच आपल्याला दिस दिसतय काय?
दिसतंय की, मग सगळे तिथं शेतकरी असत्यात ताज माव असतय.
हा म्हणजे तुम्ही खेडेगावात राहताय काय?
होय आम्ही खेडे गावात हाय बघा तुम्ही शहरात हाय काय?
होय. ज खेडेगावातन असं सगळं ताजं ताजं येत असंल.
होय भाज्या त्यानं सगळ्या ताज्या असत्यात.
मग काय भारी हाय म तुमच
होय आणि जरा सोप पण असतय.
हा जास्त तुम्ही काय म असं बाकीच मटण बीन खात नसतील ना जास्त का खाताय.
नाही जास्त आम्हाला आवडत नाय कुणाला मट
व्हय कोणच खात नाय तुम्ही घरी
हा तस खातय आम्ही कधी कधी कना आनतोय की कधी तर खात हा हा जास्त भाज्याच असत्यात आमच्यात भरपूर
हा म आम्ही काय आमच्यात सगळा मस्तय. आम्ही सकाळी नाश्त्याला आमच्या बे इडली ते नाता ना दुपारचं जेवण वेगळं रात वेगळा आमी पण जास्त खात नाही.
नाही वय आमच्यात पण असतय नाश्त्याला.
उष्णतेचं प्रमाण आहे त्यामुळ उष्णतेच जास्त जे काय खाण जास्त करून फळं. भाज्याच लय खातो मग भाज्याला कसं लय उष्णता नसत काय नाय चांगला असतं शरीरासाठी
होय मग जास्त भाज्याच खात जा हिरव्या पाले भाज्यात तेंनं काय हा हम् सगळे बरी आहेत काय तिकडं. तुमच्या इथं हा ट्रीप ला जाऊया की किती सांगितली ट्र्रीप ला
ट्रीपला एकट्याला सोळाशे रुपये सांगितलेय
सोळाशे रुपये सांगितलेय होय हा हा.
सगळी आपण फॅमिली जाय ना सगळी.
हम् चालत की मग जाऊया की.
हा जाऊया की.
किती दिवस झालो कुठे फिरायला पण गेलो नाही.
होय.
हा मग जाऊया आपण.
हा चालत कि मग.
हा तुझ्या दिदी तिघी आहेत.
हा जाऊया सगळी हो हो सगळी सगळी जाऊया. हा म्हणजे कसं सगळी निवात जाऊया मंज्या पण सगळे असल्यावर.
हा एन्जॉय करायलाच तेवढंच.
एन्जॉयजण करायचं. हेच्यान असं काय म्हणायचं निसर्ग जिथं आहे ना. तिथं जाऊया.
हा हा चालतेय.
हा धबधबा हा कोकणात येन जाऊया ना.
हा हा चालतेय.
म मासे ते खायला.
हा हा.
हा ते मासे मासे खाय मासे खाताय ना तुम्ही
आ हा खातोय की आम्ही.
तिथेच खायला जायाला.
तू का तुला आवडतेय काय.
होय होय.
होय कसलं मास आवडत. आ मासं कसलं आवडत्या.
ते
हॅलो.